हॅलो हा निकिता काय
व्हय व्हय
हम्म बरी आहेस का
हाय की तु
हाय बघ
काय कराल्यास
काय नाही बाई साड्या पिको करायलोय
हा हा
हम्म तू काय कराल्यास
काय नाही इकडं तिकडं
इकडं तिकडं
हम्म
ह. जीवलीस का नाही
नाही आजून तू
मी पण ह्य आता बसून आमच्यात डोसा किलतीत
हा हा
डोसा खाल्लो मग साड्या पि कोफाॅल आलय
हा हा
हू आणि काय हू कॉलेज ला गेली नाहीस?
नाही ग अजून ऍडमिशन करायचं आहे.
हुं हू कवा करणार गं?
करणाराय आता अजून फॉर्म भरायचां आहे मग कॅप राऊंड लावणार, मग लिस्टला नाव येणार.
हुं हू फायनल इचलकरंजीत काय मग
होय बई होय
हुं काय कोल्हापूरला चांगलाय म्हणालतं
घरातली काय नाही म्हणाल्यात ग कोल्हापूरला
ह्
म्हणताना इथंच
मग ड्रेस कोड तेन हाय काय इथं?
कुठं?
इचरकरंजीत एमबीए ला
हुं काय नाही वाटतं बाई.
हाय हे रेग्युलरच घालून जायाचय हाय कपडे युनिफॉर्म.
युनिफॉर्म नाही वाटत नाही नाही त ह्याला
असेल ग आता इंडिया हाय म्हणल्यावर असणार हाय
हम असलं.
मग अजून काय घरातलंआवरलं का नाही?
हा हा
थोडा आवरलंय आजून थोडा आवरायचा हाय
हा हा
तुझं काय बाई सून हाय करत्या.
करत्या बाई आता परवा लग्न झालंय ग
हा हा बोलवली नाहीस की कुड
लग्नाला व्हय नाही ग गडबडीन साधं गडबडीन झालं ग लग्न
हा हा बर बर
हुं
तुझी पुरगी छान दिसालती की गं.
होय
हम -
ती कुणाची लेक हाय?
अ काय दे?
हाय माझी लेक, माझी लेक हाय म्हणल्यावर बाद दिसल होय ग माझी लेक म्हणल्यावर देखणीच दिसणार की.
होय होय
तिला माझ्या खरंच छान दिसालती काय?
होय चांगली दिसालतीग.
हम पार्लरवाली आवर आवरलिती ग तिला
हा हा म्हणजे ती छान दिसत नाही पार्लरवाली आवरलेली म्हणून छान दिसते काय बरं -बरं
ह
छान दिसालती
नाही हा पण शोर देत मी
हा- हा
हम्म तर काय पार्लर वाली आवरतात काय ती पहिलं तर सगळं काय सरा वेगळीच्या पर्गे म माझी लेक मलाच ओळखत्या माझी लेक मलाच ओळखना तेच की माझी लेक मला ओळखना झाल्या, होय.
म्हणून का होय पूर्ण मेक ओवरच करत्यात आणि
हो
फार गोऱ्यासनी काळ गोऱ्या ते गोऱ्यासनी काळ करत्यात काळ्यासनी गोर करत्यात. काय पायती का त्यात अ
कोणी ओळखत नाय का म्हणलं
तेच सांगालोय ना गोऱ्यासणी काळ करतात काळ्यासणी गोर करत्यात.
ती माझी पोरगी माझ्या पुढ आली तर मला ओळखना आ पुढ आल तर मला ओळख ना म्हणल
हम्म तसंच करतात तेनी
हूं
तू गेली नव्हतीस. स्वार्थ मेकप
न्हाय बाई मला काय आवडत नाय ते.
हम्म हम्म ती माग माग माग झाड लाव जास्त मी पाणी जरा घालतो.
घाल घाल. काय काय केलंयसा पाठीमाग?
पाठीमाग‌ दोडकी केल्यात
हूं
जागा हाय का आमची माग
होय.
हाईत की चार
तर काय तुला
अ फळ आळत की एक बारका चिकू लागलाय. आ व्हय दोडकं लागल्यात
काय?
काय म्हणलीस?
आणि कशाशी झाडं लावलायसा
सिताफळ
कवा लावलायसा.
झालं बाई आता लय दिवस झालं तुंफान तुंफान झाड लावलेत आम
म काय आता सिताफळ खायाला घावत्यात बाई म
होय गवत्यात गवत्यात आता लागतील तवा खरं ग-
का ग आत्ताच असा म्हणाला तुई पोर येतील बाई खायला मग लागतील कुठतर
होय. पाणी तर घालाय नको झाडासनी. झाडासनी पाणी देऊन घालायला पाहिजे दोडकं दोडकी लागल्यात तोडून आणू काय?
आण आण
काय वडंकी होतील.
होय. लय हुडंकी होणार ग आण आण
हायत सोडं अजून बारकी काय परवाच झालता वंड व्ह्डकाच्या व्हडंणका बाई
मग उदया जरा लक्ष ठेव आणि उदया तोड म्हणावं की मग
हा
हे तुझ्या भावाची पोरं ठेवतील काय बघ बाई खरं
नाही गे इथं मागं काय येत कशाला मरायला येत्यात इथून.
तिथ लपा छपी खेळत्यात ग
नाही तर झाडासनी झाडासनीई पाठ केलोय झाडासनी पाठ केलोय जायाला पाणी
पाट किल्यास होय
व्हय आता पाठ मुजल्यात कि शेणानं काय करतीस
अन् जरा खुरप घेऊन काढशील की न्हाय मग
आता आलोय बघ मुळ असला तर येतो कायतर करतो आणि जातो
हा जरा खुरप घेऊन करुया कि
काय उन्नात कराय काय नाही ग लगेच काळी होते म्हणतान कनी जाऊ वाटत नाही बग बाई नाव नाव नाव नाव काळीच दिसा लागलोय ग
हम्म माज गोरीपान हाइस बाई काळी व्हायला काय झाल
भ्या लागलोय ग
तुला काय वाटा लागलय ते सांग मला काय माहित नाही बाबा
नाही माझ्या मैत्रिणी पण म्हणटली बाई काळी मिट्ट झाल्यास म्हणून
होय जरा फोटो फोटो जरा पाठव बघूया मग
पाटवतो नंतर
हम्म हे करताय काय झालाय
शेतात आता काय नाही बाई माळवा अस भाज्या असतात आमच्या
कशा कशाच्या खतरतासा
ते लाल भाजी हिरवी भाजी
नाव सांग की लाल हिरवी मला पण
गडद गडद लाल असत्या जरा फिकट लाल असत्या
अग भाज्यांची नाव सांग की असकस
हिरव्या भाजीत पण आमच्या शेड असतात शेड नुसार भाजी असत्यात जरा मेहंदी कलर पण असतोय
हा
हिरवा हिरावा गार भाजी
आणि कश्या कश्याच्या असत्याता भाजी
जरा पोपटी भाजी असत्या
हम् मग दोडक लही केलायसा
गडक केलेय की ए दोन एकर केलेय बघ
होय तुमच काय पप्पा जात त्याच मार्केट ला
होय आमचा हलकं काय नसतय बाई
ता लागालाच काय आहे संपत आली
झालं संपलं आत्ता एक क्लॉट संपला आमचा लागायच्या आधी संपली
हम् बरं कुठे गेलं
आं
मम्मी तेन कुठे गेल्यात म्हटलेय
शेताला
हम्म जाते मम्मी कामाला कामाव काम
होय जात्या की कामाला जात्या ममी
हम
पिको फॉलच ते हे आहे ग एक सेंटर आहे तिथे जाते
हम्म हम्म बघा
सग एका सा चाळीस रुपये आहे
मग नम्मी वार्ण आहे
हम्म होय तिझं तिचं बघत्या ती परवडतेय तर पोटा पाण्याला
बाहेर पन्नास हाय पन्नास लावल क नाही
नाही ग मुलग्या चिंगायता वय का म्हणतल्या आमच्या चाळीस महिन्यावर घ सोडून झा हडूर येत
होय
हम्म
असं ते घेेत एवढं तर कोणाला विचारायचं
वव्हय
मग फॉल तीन आणून घदेतोय काय दादा
दादा देते मी जर आणून देतो मम्मीला फॉल
हो
गावातन जर आणायचं बाजारला गेलं की नाही
म्हणताना म्हणलं
टाकी सपली त सपूज खय गो पाण्यान एकाय पाणी पा्यायच लागलं अगं
प आता रात पाहिला असेल की पाणी
किती दिवस पानी पाचण्या या झाडच नि या
हम्म पा पा आता उटल आहेयग
होय
तु जरा आठवणीने
हा
हम् घालून सकाळी तर घालशील कने का नाही उठल्यावर तर काय ते रायच का नाही उठल्या बरोबर म्हण
होय आता किती जरी पाहिलं तरी वे स्टच जाणार आहे
होय
चालतय ठेवतो आणि करतो उचल
हा
दहा मिनिटं झाल्यात
हम्